हॅलो हा येतोय आवाज
हो येतोय आवाज मॅडम बोला
जेवण झालं?
हो जेवण झालं. तुमच
झालं बघ निवांत आहे बसले तर म्हटलं विचाराव काय झालं काय नाही. सगळ झालं फोन नाय झालं. म्हणून कॉल केला.
हो ना.
काय म्हणता उन्हाळा, खूप आहे ना.
हो उन्हाळा भरपूर हे एकेचाळीस डिग्री आहे आमच्याकडे.
बापरे, आमच्याकडे चाळीस आहे. सध्या चाळीस पर्यंत आहे, ते सुद्धा सहन होईना आता. हा आम्ही इकडेच आहे गावाात. मं राहायला.
बाकी अजून काय म्हणता.
नही बाकी काही नाही, असंच आता हेच उन्हाळा सध्या उन्हाळ्याची कामं. घरीच उन्हा, उन्हा, उन्हामुळ बाहेर, नही माहेरी. जाऊन आली फक्त.
ओके. हा हा किती दिवस गेला होतात.
आठ दिवस गेली होती, माहेरी इथच.
तेवढंच बरं वाटत, गेल की जरा निवांत होत.
आपल्याला चेंज.
ते झाला किती वर्षाच्या, हो मी जाणारय पुढच्या महिन्यात. माझ्याकडे गेस ते येणारयेत ना मावशी वगैरे. ते येऊन गेले की मी नेक्स्ट मन मध्ये जूनमध्ये जाणाराय.
तेरा वर्षाचाय आणि एक सोळा वर्षाची.
हा म मठ. ते माज बाळ लहानय. अडीच वर्षाचाय.
हो का तुमचे केवढेयेत मुले.
माझा छोटाय अडीच वर्षाचा.
हो का?
हा म आता जूनमध्ये जाणारय, पुढच्या महिन्यात.
हूं जूनमध्ये सुट्टया असतात का तुम्हाला
हा माझ बाळ आता काय घरातच ये शाळा अजून नाय न तीन वर्षाचा झाल्या शाळेला टाकायचा.
हा मग
त्यामूळ काय सुट्टी वगैरे विषयच नाही हा मग एवढ वर्षी काय आम्हाला शाळा वगैरे नाहीये. मं निवांत बाकी आणि कुठ फिरायला वगैरे
नाही आता उन्हाळयाच नाही जानेवारीत जाऊन आलो आता नंतर थोडस पाऊस सुरू झाल्यावर बघू आता काय ह्या उ
कुठे गेला होता जानेवारी
जानेवारीत कुठे गेल हो
आई च ए हे कोला कोल्हापूर आणि
हा हा कोल्हापूर पासून हे पण जवळया
हा म तिकडच कोकणच
आम्ही पण कोकणात जायचा प्लॅन केला होता, आता पण परत म्हटलं नाही छोट्या बाळाचा झालं तुला ते जरा म्हणाला लाग ना युद्धामुळ गॅस टंचाई वगैरे आहे.
हो ना हो ना ते आता परत काय चालू झालंय ठी काय परत ऑनलाईन
हो ना कशाला ऑनलाईन करायला काय माहिती चांगलं चाललंय चालू दे
म मला नको वाटतात ओ मुलं घरी पण उलट ते ऑट ऑ ऑफ ऑफलाईन्स स्कूलच चांगली अस ते ऑनलाईन काही मुलं काही अभ्यास करता का ऑनलाईन?
ते पाय मी पण म्हंटल त्या ह्याला जाऊ कोकणात जायचे ठरलेलं पण म्हटलं खायचे प्यायचे त्याच्या हाल होतील. जाऊदे आता थोडं दिवस जाऊ दे उन्हाळा पण खूप आम्ही जिथं जातो तो म्हणतोय येवू पण नका तु म्हाला पाऊस पडल्यावर जरा समजना. गरमीचं हाय नाही.
हो बरोबर आहे ना, एवढी गर्मी आहे.
हो बाहेर जाऊ शकत नाही तिथं आता आपण उकड
तेच ना.
बा
मग बाकी काय नाही व्यवस् थित आहे आमची. अ आता काय उन्हाळ्याचं काही थोडसं आज वातावरण जरा वेगळं आहे, आज वा हवा आहे. तुम्ही कुठल्या भागात येतात मॅडम?
आम्ही मराठ मराठवाड्यामध्ये हाय.
हा, आम्ही इकडे नाशिक जिल्ह्यात येतो.
बर तिकडे आम्ही आलो होतो ट्रीपला, मला वाटतं फर्स्ट जानेवारीला. नाशिकलाही आलो होतं ट्रिप तिथनं आम्ही ठरवलं होतं पहिलं त्र्यंबकेश्वर करायचं, वनीची देेवी वगैरे. पण आल त्यानंतर एवढं दमून गेलो की आम्ही एक दिवस रेस्ट घेतली आणि मग संध्याकाळी येथे एमटीडीसीचं डॅम आहे ना, ति थे गेलो नाशिकमधल्या. आणि ती त्यामुळं ते पेरुची वाडी फेमस ते म्हटलेत चला बघूयात काय आहे, काय नाही तिथं आणि काय एवढं खास नव्हतं, म्हणजे मला ते एवढं आव आवडलच नाही.
नाही, आम्ही तर अजून नाही गेलेलो.
जाऊपण नका. पेजमध्ये दाखवतात ते, पण ते पक्षी वगैरे असं खूपच वाज म्हणजे वाज तो आणि ते नाही राहू शकत नाही आपण कसंतरी होतंय आणि त्यांनी जे ते पेरूचं दाखवल्यालं, सगळे इसेनसली आहे त्याच्यात. मिसळ तर एक अजिबात खास नव्हती खायला. पेरूची मिसळ